हॅलो हॅलो कट व्हायलायं की गं. हॅलो.
नाही नाही त्याला काही होतं नाही दहा मिनटे चालू खरं बोलायला पाहिजे काही तर काहीच बोलत नाही असं.
ह.
हॅलो.
हां बोल बरं. आज . आगं रेंज प्रॉब्लेम याय लागलाय गं.
अ नंतर लाव की?
हॅलो पुन्हा लाव की, पुन्हा रिफ्रेश करून. ये केलंय रिफ्रश केलोय रेंज प्रॉब्लेम या लाग रेंज प्रॉब्लेमलाय ग. हॅलो. हो ना. रेंज प्रॉब्लेम यालाय असू दे. चालू तसच.
हा. राहूदे.
हा हा राहूदे. रेंज एक काय येईना.
त्यांच्या इकड प्रथा आहे म्हण अस औ अरे मा
आलीत मा
ये काय रे?
म मा सांग
नाही तस बी ह्यावेला लई जण केलं आमच्या उमा न काका
करता ना?
आईची भरल्या.
आईची भरल्या, आईची
त्याच्या मावशी नं
हो. हय आमच्या
घेतली. पदार्थ काल गेलत नदीवर जेवायला. कोण गेलत? ह.